हा आणि काय मग
काय नाही बघा
सीताफळ वगैरे झाड
अ सीताफळ आहेत की माळ्यात आहेत
आणख का
सीतापळ हाय चिंच हाय लिंबूचं झाड आहे नारळ हाय
हा हा
हम्म आणि आंब्याच हे हाय चिकूच हाय
हम हम चिक्कू पिकतात का झाडला
होय होय मोठे होते खरं इथे कसं माकडं जास्त आहेत
हा
राखत नाहीत त्यामुळं
म्हणजे एकदा तरी खाल्लेलं का
होय होय खाल्ल्या भरपूर खाल्ल्यास जस मोठे होईल तस काढून शिकायला घालतोय ना घरी
हा मोठं कारण होत खूप छोट ज राहतात
नाही मोठे
हां हा
आणि आंब पण असं तीन चार झाड आहेत ह्या वर्षी भरपूर आंबे खाल्ली विकत एकदा पण आणलं नाही
म्हणजे कटला प्रारंभ आहे केशरी आहे का देशी आहे का
म्हणजे आंबट असं नव्हताच आंबा तो आंबा कच्चा खात खाते वळी आंबट लागायचा पण पिकल्यावर ते असं आंबट एकदा पण लागला नाही तेज नाव काय माहित नाही काय नाव आहे
हा म्हणजे आकारान मोठा असतो तो का
हा मोठे मीडियम मोठ
हां हां बरं
अ त्याचं शिखरन केलत ज्यूस एकदा केलता नंतर आईस्क्रीम केलत
हम ह आइस्क्रीम झालेल का परफेक्ट
झालत फक्त त्यात जरा दूध जास्त पाहिजे होतं
हा हा
दूध कमी पडलं आणि त्यात कायत कॉर्नफ्लाॉवरचं पीठ काय कायतर घालतात बहू आईस्क्रीम बनवते वेळी
हम हम
काय घालतत ते ते घातलं नव्हतं ते तेवढं कमी होतं त्यात
ते बहुतेक कस्टर्ड मिल्क किंवा कस्टर्ड पावडर असते ते घालतात
हा हा तसंच काय तर आहे ते
हा कस्टर्ड मिल्क म्हणजे ते आठवलेलं दूध असतंय
हम्म
आणि कस्टर्ड पावडर म्हणजे ती खोबऱ्या पावडर केलेली असते बहुतेक
त्यामुळे ते घट्टपणा येत असणार आहे रबडीवानी
हा
हम् हम्
मग त्यापेक्षा आपण काजूची पावडर किंवा बदाममाची पावडर करून घाल वापरायची
वापरली होती की. ती घातलं होत तरी पण आहे ना असं जरा-जरा बर्फ लागतच होता.
हा हा म्हणजे जास्त टेम्परेचरला ठेवलेलं काय
हा फ्रीज मध्ये हेलाच की. ठेवायच नसतय काय जास्त हेला?
हा जास्त वेळ झाला असणार आहे, म्हणून तो बर्फ लागतोय तुम्हाला.
असं काय? हम् हम्.
म्हणजे फक्त ते असं गोटून येण्या इतपतच ठेवायचं फ्रीजमध्ये. जास्त बर्फ तयार होईपर्यंत ठेवायच नाही. तूमी जास्त पाच, सात तास ठेवला असचीला?
हा आज केलत. उद्या खाल्लं होतं ते.
अ नाही. दोन, तीन तासात परफेक्ट होतय ते.
हा हा. त्यामुळच ते बर्फ झाल असल. तरी पण वरुण पाणी त्याने काय घाटलं नव्हतं. प्युअर आकरी दुधात असं केलतं ते.
हा हा. हम बरं.
उम म मागच्या उन्हाळ्यात तेवढं आईस्क्रीम तेन बनवलं होतं. काजू बदाम तेन घालून. यावेळी फक्त आंब्याचा आईसक्रीम केलं ते टोस्ट घालून एकदा ते आईस्क्रीम करत्यात ते पण करायच. अजून काय केलं नाही. आता संपलं उन्हाळा.
होय.
कधी खाऊ वाटलं तर म आधी मधी करायचं.
मग ते हे केलता का नाही? अ बासुंदी, श्रीखंड अशा प्रकारच काय करता का नाही?
हम्म करतोय की, बासूनंदी करतोय घरी, पनीर बनवतोय.
तयार होतय का?
होय-होय होतय की. पनीर कस अ एकदा दूध अर्धा लिटर असं घेऊ घेतलं होतं.
हा.
सकाळी काढून ठेवलं होत आणि वरच राहिलं ते तापवायचं लक्षात नाही दिवसभर. आणि नंतर ताप यला घेतल्यावर ते खराब झालतं. मग त्यात आहे असं एक उकळी काढून लिंबू पिळला. आणि पाच मिनिटास मंदाचेवर ठेवल हलवत.
हम्म.
मग नंतर त्यातलं घट्ट-घट्ट पणा आला नंतर थोडं गार झाल्यावर एक चाळण घेतली आणि चाळणवर सगळं ते गाळलं. आणि ते जे घट होत त्यात हा मोदकाच्या चाळणीवर.
हम् हम्.
मोदक पात्र असते ना आपलं पुरण घसायचं ते आणि मग दोन तीन वेळा पाण्यानं स्वच्छ पाण्यान धुतलं.
हम्म.
आणि एका फडक्यात अस बांधलं. त्याचा गोळा घट्ट करून.
हम्म.
आणि वज्ज असं ठेवून एक, दोन, तीन तास त्याला असं झाकून ठेवलं.
हम्म.
नंतर ते चौकोनी वडी झाली तयार, नंतर ती फ्रीजला ठेवली एक दिवस.
हम्म.
फ्रीजला नाही ठेवलं तरी चालतय. खरं लगेच त्या दिवशी बनवणार नव्हतं म्हणून फ्रीजला ठेवलं.
हम्म.
आणि दुसऱ्या दिवशी त्याचं केलं मग मग थोडच असल्यामुळे त्याची भुर्जी केली.
हम्म.
कांदा, टोमॅटो घालून म जास्त असत तर मग ते कापून ते तळून ते चालते त्याच करायला ग्रेवी.
हा.
हो ते चांगलं आणि बासुंदीला काय करतोय? पार्ले बिस्किट एक चार- पाच पार्ले बिस्किट चुरा करायचा आणि एक दोन तीन पेढे चुरा करून अ दुधात हे करायचं आकडी दुधात उकळी आणायच. त्यानंतर त्या ते मिक्स करायचं.
हम्म.
साखर वेलची घालून आटवायचं थोड्या वेळ नंतर तर जरा घट्ट होत आलं की मग‌ उतरून गाजल्यावर जरा फ्रीजला ठेवायचं खायच्या आधी. म् ते पण छान होत्या.
हा म्हणजे मग ते उकळत असताना ते तुम्ही हे सगळं टाकता काय त्यात? बिस्किट आणि हे
ते माहीत नाही आत् त कशी करते? तसच करते खरं मी परवा करताना बिस्किट एकदम ओतलं. ते गाठी झाल्या त्याच्या
हा ती पावडर थोडी थोडी हलवायला लागत असेल.
हां थोडी थोडी घालायला लागते आणि खाली उतरून घालायला लागत मी कसं उकळी आल्या डायरेट घाातल त्यात
तसं नाही करायचं दूध उकळून आटवून थोड पूर्णच अर्ध झाले ना दूध म्हणजे आटून अर्ध झालं की नाही मग टाकायचं ते.
हा हा.
म्हणजे अर्धा लिटरच थोडं कमी झालं पाहिजे हा. मग त्यात ते टाकायचं आणि साखर कधी टाकता मग.
साखर उकळी आल्यावरच क्या.
हम् हम्. न का एकन खाली उतर्रला नंत बण साकटात ना बारीक कोर मिक्सर ला.
तशी पण चालत्या काय हम्म ह्.
आणि मग वेलची पावडर.
हा.
आणि. आपल्याला पाहिजे तस मग ते काय? ते कात घालतात काात गाठल्यावर ना ल छान लागते बासुंदी. आपण पानाला लायच पाना लावायच खात असते ना त. कात असते तो बारीक करायचा आणि थोडा टाकायचा बासून. कलर पण येतय कलर पण येतय आणि. चव पण लय छान लागते त्याची खमंग चव लागते बासुंदीची.
हा हा.
पाना पान खायचं खात असते ना आता पानाला तळतात बघ. चुननी कात.
हा.
ते कात. मग त्यामुळे पण. बासुंदला टेष्ट पंचनीत्या
हा.
आणि राहत्या पण खूप दिवसाता
हम्म हम्म. हम्म हम्म.
ते मोमज कधी केलेलं का.
म मोज नाही कधी केलं.
हम.
तुम्ही.
नाही पण आमच्या म्हणजे खाणार कोण नाही ना असल्या आवडदुबड पदार्थ. खात नाही.
हा ते आपल्याला आहे चित्र ठाकरी हेच बरं वाटते.
हा जास्तीत जास्त खाल्लं तर काय वडापाव मिसळ पुरी भाजी किंवा डोसा
हा
ोडा हे असलच ते पण जास्त करून घरातच बनवत बाहेर कधी तरच पण असलं मोमो ते काही नूडल्स फ्राईड राईस असल कोण नाही खात
हा. ते आताच्या नवीन पिढीला जास्त लागते.
हा त्यापेक्षा मोदक बनण तो संकष्टला कधी.
हा.
खोबऱ्याच चिरमुरं घालून.
हां.
ओलाणारा असलेला कुच किसून घालायचा.
हा हा.
मोदक बनवते कधी तर संकष्टीला.
हां.
आणि आलं आणि मर घटल्यावर तर किती छान लागतात मोदक.
होय होय मिरा घालत तुचके.
हम. हा.
ह
मीर आणि शरयला पण चांगला असत
चांगलं असतय हा
हम्म
आणि हे फरसाण्याच्या आमटीला कसं करायचं कांदा घालून
नाही कोबरं घालून कोबरं हे करून घ्यायचं सुक्या खोबरा्यायचे मग टोमॅटोची पेस्ट वापरायची
हा हा आणि टोमॅटो नसेल तर
खोबरायची वापरायची
दोन्ही नसेल तर कांदा चालतोय
नाही मग करायचच नाही मिस सगळ
मिस्र नाही म्हणत मी
हा खोबऱ्याचे आमटी हा तेच की फरसाण्याचे आमटे मग ते तेच झालं मिसळचाच प्रकार झाला खरं
हां
कांद्यान नाही असं कांद्या पेष्ट केल्यावर नाही असं तार आल्यासारखं होते
हा हा मग पेस्ट नाही कांदा चिरून केलं तर
मग ते असं म्हणजे त्याला ह ग्रेविस्ेक्चर येत नाही
हा हा अच्छा अच्ा
हम्म मग कसं टोमॅटो किंवा खोबरा असल्याशिवाय मग त्याची तयारीच कराय नाही उद्या डकलायचं मग
ह
असं करायचं नाहीतर मग म्हट कि अम् हे करायच
मटकी हाय भिजत घातली नाही लक्षात नाही
हा
हम्म झालं